हॅलो?
हॅलो
हा येतोय अ बाळ बाळ उठलं होतं माझं.
हा हा हा हा हा. तुम्ही कशे कर
म्हणजे तुम्ही असं आम्ही तुम्ही सांगितला कणी तशीच करतोय आम्ही, फक्त कसं आमच जरा असं त्याच्यात असं गुळ घातलं जातंय म्हणजे ते गुळवणी म्हटलं जाते ना.
हा हा
हॅलो!
हां बोला ना.
सुद्धा आमटी आणि ग गोड सुद्धा असं केले जाते आमच्याकडे.
हा हा हा आमटीमध्येच गुळ सोडतात ना.
नाही नाही आमटी स्पेशल आणि गुळ घालून ती जरास्ं अस गोड केलं जातं. दुधाऐवजी ते खालं जाते आमच्याकडे. गुळवणी म्हटलं जातंय ते हा
कशी करतात.
अ ते आपलं डाळीचे पाणी असतं का नई.
हा हा
अ डाळीच पाणी आणि जरा स गुळ.
- हा हा हा
गुळ आणि दूध
आस
असं हे करायचं.
हा हा हा
अ तुमच्याकडे हे आहे काय?
मिठू ये आमच्याकडे हा तो फारच बोलतो. हासतो पण आणि हा-
हा हा हा
मम्मी मम्मी सारखं चालू राहतं. आणि पप्पी दिव पप्पी दिव चालू राहतो त्याच हो-
हा हा हा एकदा एकदा बोलून दाखव आवाज आलाय ना त्यांचा.
हा पप्पी देऊ. पप्पी देऊ पप्पी देऊ हम्म. ऐकला आवाज? असा बोलत तो मी नाही दिसली तर ओरडत असतो. तो मम्मी मम्मी
अस म्हणतो तो.
हा मम्मी स्पष्ट बोलतो तो.
अरे हे हे हे हे
भैयाला जवळ येऊ देत नाही दिदीला येऊ देत नाही. येऊच नका म्हणतो जवळ. हा हा हा हा त्या दीवशी -अं हो अं हं मिठू पप्पी देऊ हम्म मिठू. - आपण हसतो तस तो हसतो अं- अ ह दिसलं नाही तर लगेच मम्मीचा आवाज असतो त्याचा मग त्याला कस मगमी जिथं बसली का. तिथे घेऊन बसते मग मी आता ग पिको फॉल करते ना, मग तिथं त्याला त्याच्या जवळ घेऊन बसावं लागत. फक्त त्याला.
मग तुम्ही बाहेरतून गेला तर?
मग त्याला झाकून ठेवावं लागतं. ह.
ओरडत काहीच नाही. त्याचा त्रास काही नाही. कि ते खायला हेच पाहिजे तेच पाहिजे भाजीपोळी सुद्धा खातो तो.
काय खातोय. तो नेमकं?
भाजी, पोळी, वरण, भात सगळं खात खिचडी हो सगळं खातो. असं काही नाही, की हेच द्यायला पाहिजेल असं.
पहिले नाही का, बाबा असं मिरची वगैरे
मिरची पण दिली तरी खातो तो पण भाजी पोळी पन दिली कुरकुरे म न माझी मुलगी, आता मॅगी करते ना, त्याच्यातून एक काडी मुर याची तरी द्यावाच लागते. लागते त्याला.
मॅगीचा, कुरकुऱ्यांचा, इतका हे होऊन जात होतो.
हा-हा.
कुरकुरी सुद्धा खातो. तो कुरकुरे, चिप्स, व्हील्स.
हा- हा- हा.
हम्म. सर्व खातो.
मग काही असं खाण्याचा त्रास वगैरे सगळं.
हो. सर्व खातो त्याच्यामुळे, त्याला काही त्रास पण होत नाही. आम्ही त पहिले सुरुवात तिला म्हणायचं, त्याला त्रास होईल विल विल विल पण नाही. त्याला सगळं पस्त.
अरे... वा.. -वा... छान.. छान..
हा.....
एकच आहे. कि दोन आहेत?
एकच आहे. एक डॉग आहे, आणि एक मिट्टू आहे.
हा... - हा.
हा, डॉक्टर त्याच त्याचा बसलेला असतो. पण हार लस ती बडबड कर तो. तो भुकायला जरी लागला तरी ओरडतो, हा की भुकू नको शांत बस.
चांगला आहे.
हम्म.... इतकी बडबड करततो.
हा -हा - हा एक लहान मुल असलं जर का असतय घरात.
हो, घाला लहान मुलांसारखं, रात्री जर बिछाने टाकले ना, तर तो त्याला वाट ला, मला पण खाली घ्याव, मग ओरडतो. खाली घेतलं का, मग शांत बसतो. मग, गादीवर फिरेल. इकडं हे करेल.
हा... -हा...
मस्त येऊन बसतो. मग मग कोणालाच हातने लावू देणार.
अरे... बाबा
त्याला, म्हंटलं ना झोपायचं का तुला? तर, ऊ करतो तो. हो होकारे देतो. आपल्याला चांगल्यापैकी.
हा... हा... असं स्पष्ट बोलत त सगळं.
हो... पस् बोलतो......
हा... मी असं ऐकलं होतं, की बाबा असं म्हणजे अ... बोलतत असं ऐकलं होतं. मी
हो.. बोलतात.. ना. पण, तो स्पष्ट बोलतो. हा स्पष्ट बोलतो. एकदम मम्मी, तर इतकं स्पष्ट बोलतो.... हम्म
हम्....
मी मिठू, मी मिठू, चालू असत. त्याच ह........ त्याच्या जवळ पाहिजेल फक्त कि माझ्या जवळच विरहा नाय तर माझ्या जवळ समोर बस बस माझ्या जऊन गेली का उठली का तू लगेच आवाज देतो तो हा हे तर म्हणतात. मी तुला ना असे, चार पाच, फोटो लावून देतो. मम्मी म्हणजे मग शांत बसशील तू
हि हि
म्हणजे ते फोटो पाहून तरी तू शांत बसशील
हा फोटो बघून तरी तो तुमच्याकडे असतो तो
हो
हा हा बाकीच्या कडे
नाही माझ्याकडेच असतो जास्ती करून कधी कधी तर हे म्हणतात तू ना नासिकूनच उडून आलेल
तिचंच कोणीतरी आहेच ती अस हा
ह
हम् हमम
सण आणलंय की मोठा सण आणय हला
नाही आपोआप उडून आलेला आहे तो
आपोआप उडून आलाय
हा उडून आला पहिले कपाटावर बसला मग हे बाहेर जायला लागले गॅलरीत तर तो खांद्यावर बसायला लागले यांना वाटलं काहीतरी पडलं म्हणून त्यांनी असं झटकलं तर तो खांबावर बसला थोडासा लायटीचा खांब आमच्या समोर तिथे बसला मग तिथून मग माझ्या मुलीने मिरची दाखवली तर मिरची दाखवली तर स्पर्ध येऊन गेला मध्ये आला तर पडद्याच्या याच्यावरच बसला मग तो अडीच तीन तास तिथेच बसलेला हो ता त्याला तिथे मग बा हे दिली बाजरी दिली थोडीशी मिरची वगैरे दिली ती खाल्ली आणि परत पडद्यावर जाऊन बसला मग भैया म्हणे माझ की आपण पिंजराच आणू मग पिंजऱ्यामध्ये मस्त बसल लेलास्ट.
हा हा तेव्हापसून आहेच हा?
हो आता सात आठ महिने झाले त्याला.
अरे वा वा वा
हम् हमं ह
आता उळून आलाय ते आलायस मग परत नाही गेला? असं बाहेर तेन सोडलं तर?
नाही जात परत येतो तो. ह नाही तर कसं हो बाहेर सोडतो ना.
अन परत येतो मग?
हो परत येतो.
हा हा हम्म
हम् मग आपाप त्याचा त्याच्या पिंजऱ्यात चालल्या जातो. हा हा
हा
ह् हा बोला नाही असं माणूस की बाबा असं सोडलं म्हणजे असा तो जाऊ शकत पण प्राणी जाऊ शकतात काय बघा.
हो ना नाही जात तो त्याचा त्याचा इथे बसलेला असतो बरोबर ते हे घरात फिरत तो मग मी जर किचन जवळ असते तर किचन जवळ येतो.
हा हा हा
मी जर बाथरूम मधे गेली ना मग खाली असला ना तर आवाज देतो तो. मम्मी मम्मी तू कधी बाहेर येते अस.
हम् ह ह ह
चालूच असत त्याच हो स्ष्ट म्हणतो. ऐकायचं का तुम्हाला मी थोडस पुढे जाते म्हणजे ऐकायला येईल ते. ते ऐकलं का?
त्याच्या जवळ नसली का लगेच आवाज देतो तो.
हम् स्पष्ट म्हणतो की ओ मम्मी.
हो पष्ट बोलतो एकदम.
हा हा किती छान बोलते बघा. हॅलो हॅलो हॅलो हॅलो